हो हो हो येतोय येतोय येतो
मग अशी काय झालं होतं काय मात आवाजच येत नव्हता मला
काय मला तुमचा येत होता मी बोलतेय की मला आवाज येतोय बोला तर तुम्हाला माझा आवाज येत नव्हता काय झालं होतं काय माहिती
हा मला काहीच आवाज ऐकू येत नव्हता पे वहेज मध्ये गॅलरीपर्यंत रेंज तर फुल दिसत होते पण तरी पण आवाजच नव्हता य
काय माहिती कधी कधी ना प्रॉब्लेम येतो
हा येतो खूप सऱ्या बायकांसोबत पण झाले बाकीच्या माझं बोलणं झालं ना ते आपण तशच बोलत होते कधी कधी आपोआप कटवतो मधच
हो बाकी काय नता मग
बाकी काय
या चहा घ्यायला चहा घेते मी
अच्छा हा एवढं लेट सॉरी एवढं लेट बोलते एवढं लवकर
हो म्हणजे अ झोप येत तून उठली ना दोन अडीच वाजता तर मग उठल्यानंतर ना जोपर्यंत छहा घेत नाही ना तोपर्यंत अशी तरतरी येत नाही मग मग चहा ठेवला ग घेते मु काता
अजे तुम्हाला चहा प्यायची आवड आहे काय
हो नाही म्हणजे मी सकाळी आणि असे चार वाजता चार वाजता लागतो चार साडेचार ला पण आजारा लवकर घेतला आज थोडं डोकं दुखत होतं आणि पाऊस पण येतोय म्हंटलं चला घेऊया
मी नाही पेचाहा मला सिडिटीचा त्रास आहे ना
अच्छा
हो त्याच्यामुळे मी डॉक्टरने मना केली चहा त्यामुळे माझं बंद आहे कधीतरी एका दिवस मूड झाला तर घेते पण असं डेली नाही खात ब दुसरं काहीतरी खाते मी तुमच्या हान आहे पीित
हम्म
हा अस माझी सासू आहे ना तिला आवडतो अलाय चहा
हा
हम्म
बाकी काय म्हणतात तुम्हाला काय आवडतं खायला वगैरे
खायला वगैरे काय आपल्याला सगळंच आवडतं मी सगळंच खाते
सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ वगैरे कुठला
मोस्टली साधच आवडतं मला असं डाळ भात वगैरे असं नॉनव्हेज जास्त नाही आवडत मला साधच खाते मी डाळभात भजी वगैरे अस ना
हम्म तुमची फेवरेट रेसिपी वगैरे कुठली आहे
हॅलो
फेवरेट रेसिपी वगैरे कुठली आहे.
फेवरेट म्हणजे असं काही नाही. नॉर्मल मी सगळं खाते
हो पण मग आपलं माणसाच एक अस ना की ही आवडती भाजी वा काही नसल ना अ् हीच भाजी करू असं.
अच्छा मग तर भाजी वगैरे असं काही नाही. डाळबात आवडतं जास्त करून
अच्छा बरं कुठल्या डाळीच करतात. मग डाळ
तुरडाळ
अच्छा
डळीच ते जास्त आवडतं तुम्हाला कुठला आवडतं
मला पण सर्वच आवडतं खायला पण मग अस अं दाळबट्टी किंवा मग असं दुधचीव भाजी हम्म असे हे पदार्थ खूप आवडतात. आणि मी व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे मग सर्व व्हेजच खाते नॉन व्हेज काहीच नाही चालत म अंड वगैरे काहीच नाही. हॅलो काय
हॅलो हॅलो हा म्हटलं तुम्ही एक तेच व्हेज आहात का तुमच्या घरातले पण व्हेज आहेत म्हटलं मग त्यांच्यासाठी मग नॉनव्हेज तुम्हाला करावं लागतं. का काय?
नाही नाही नाही हे म्हणजे मी एक ती म्हणजे मी आहे. व्हेज पण घरात कोणी बनवत नाही ज्याला खायचं ते बाहेर जाऊन खात हो मला घरात बनवलेलं पण आवडत नाही. कारण भांडी तर आपल्यालाच घासावे लागणार नंतर आपणच खाणारत म्हणजे मला दुसऱ्या वेळे कस तरी होत म्हणून मग घरात बनवतच नाही.
बरोबर आहे आता आपण नॉन व्हेज नसेल. खात हे तर त्यावेेळेस घरात बनवलं आणि परत त्याच भांडत गाजून घेतलं तरी तर आपल्याला व्हेज बनवून खायला अजिबात आवडत नाही. बरोबर आहे हो माझं हे तसच आहे. व्हेज असेल तर मग हे नाहीच खात त्याच्यामुळे
बाकी काय म्हणत मग अजून
बाकी काही नाही श्रावण महिना पकडता ग तुम्ही
नाही महिनाभर वगैरे नाही पकडत फक्त सोमवार आणि शनिवार पकडते.
अच्छा मी पकडत असते श्रावण
पूर्ण महिनाभर
हा मागच्या वेळेस पकडलेला. या वेळेस बघ आता
मग कसं करता दिवस घरपवास पकडायचा आणि रात्री मग भाजीपोळी वगैरे खायची का
हा दिवसभर उपस रात्रीच्याला खायचं
हम्म हम् हम्म
सकाळी काय साबुदाणा फ्रूट वगैरे चालतात.
अच्छा
असछा हा आणि आता ते आषाढी एखाद्याशी पण येईल ना तो पण पकडतात काय काय लेडीज मी पहिला पकडायची तो तुम तो तुम्ही पकडता का?
हो महिन्याला चतुर्थी वगैरे असतात. आणि मग आता हे मोठ्या एकादशी इथे पण पकडते. सर्व
अच्छा
अचा हम्म
हा हिवाळी मोठी असते ना
हम्म
हम्म तुम्ही हे शबुदाना बनवता आहे त्यासोबत मग चेंगदाण्याचे चटणी करत असल ना शबुदाण्याचा वडा करत असेल त्यावेळेस
साबुदाना कशाच्या वेळेस हा बोला
शाबोदाना वडा बनवता ना तुम्ही कधी बनवला असाल ना तर त्यासोबत तुम्ही मग काय खाता दही खाता का शेंगदाण्याची चटणी खाता
ह दही खाते शेंगदाण्याची चटणी पण खातो किंवा शेंगदाण्याच भाजी बनवतात बघा अ काही त्याला बट्ट बोलतात काही त्याला आमटी बोलतात हो
हम्म हम्म
ते बनवतो असं तुम्ही चटणी कशी बनवता शेंगदाण्याची
शेंगदाण्याची म्हणजे मी जर वड्या सोबत खायच्या असेल ना अशा अबदना वडा बनवला असेल तर त्याच्यासोबत मग फक्त तर मी शेंगदाणेच टाकते म्हणजे शेंगदाणे आणि लसूण मिरची मीठ फक्त एवढंच असतं माझं आणि कडीीपत्ता जिऱ्याची हे
ना उपवासाला
उपवास झाला नाही असं नॉर्मल केल्यावर हो
नॉर्मल हा नाही उपवासाच बोलते मी नॉर्मल तर हा
उपसाच्या दिवशी म्ह सावधा वडा नाही करत केला तर मग तो दही सोबत खाते हा पण असं मी जवक पण करते त्यावेेळेस हे टाकतेच लसूण मिरची वगैरे त्याच्यामध्ये आणि मग मोहरी आणि कडेपत्ती्याची फोडणी देते आणि इटलीची तुम्ही इटली वगैरे बनवत असाल ना
हो हो बनवतो मी
मग इटली बनवता त्याच्यामध्ये मग तुम्ही खोबऱ्या टाकता खोबर्या शेंगदाणेची चटणी बनवता का कशाच बनवता
खोबरं शेंगदाणे आणि अ मिरची थोडी कोथंबीर आणि आपलं घ अ जिरं
अच्छा
ते टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याला थोडा तडका द्यायचा वरून मोरी अ कडी पत्ता त्याचा हो तुम्ही कसे बम
हा मी पण सीमाशीच बनवते ते काय काय काय कायच्या घरी अ फक्त शंगदाणे आणि ते चण्याची डाळ असते ना ते डाळ वगैरे बोलतात ते हा शेंगदाणे आणि ते डाळ त्याचीच बनवतात काय काच्या घरी
हा
मी बनत त्यावेेळेस शेंगदाणे खोबरं सगळं टाकते लसूण मिरची वगैरे त्याचं वाटण करून मग पुडणे तथे हम्म
तशीच छान लागते
म्ह हो त छ ला
ाळ वडा वगैरे करतात का तुम्ही
डाळ वडा नाही करत मी मंदू वडा करते
म मेंदू डा कसा करतात मग
मेंदू वडा आदल्या दिवशी उडजची डाळ भिजू खालायची हा आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी तेी वाटायची मिक्सरमध्येध्ये त्याच्यामध्ये ना पाणी कमी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं तर तेव्हा हा फक्त उडदा चिडा हा तर ते स सकाळी मग हे दोन ते वाटून काढायची मिक्सरमधून पण वाढताना ना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण एकदम कमी पाहिजे जास्त पाणी नाही पाहिजे जास्त पाणी टाकलं ना तर वड्याला शेप नाही त्याचे डायरेक्ट भजी बनवून जातात हा तसं करायचं आणि मग ते वाटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मग बा मिरची जला पाहिजेला असेल तर बारीक चिरून मिरची पण टाकते त गोल गोल कापून आणि खोबऱ्याचे काप ते टाकायचं आणि मग मिक्स करून असं वड्याचा शेप द्यायचा त्याला आणि मग करायचे होतच ते हा पण मिश्रण जर झालं ना तर मग त्याला वड्याचा शेप असे तो गोल नाही येत ते भजीसारखे कराव लागतात माझ्याकडून एकदा झालं होतं फर्स्ट टाइम मी ट्राय केलता त्यावेेळेस पाणी जास्त झालं होत तर मग ते वेशीिपच येत नव्हतां मग म्हझी सारखे तळून खाल्लेचे
नाही त्या
मग काय करणार आहे ऑप्शन नाही आणि ते जास्त बारीक पण नाही तळावं लागत असेल ना ह
काय बोलतय
तळावं लागत नसेल ना थोडं जाडसरच राहू द्यावं लागत असेल
नाही असं मी बारीक पसते आपण ह्याच कसं वाटतो काय बोलतात इडलीचं बॅटर वगैरे क सो पेस्ट करतो
हो
हा त्याच पण पेस्ट मी पूर्ण प्रॉपर फाईन पेस्ट करते ते त्या डाळीचे
हा हा हा
हा मग ते छान लागतात पण ते असे पातळ चालत ना मिश्रण त्यावेळेस असं वाटत होते की उडद्याची भाजी खातोय आपण सॉफ्ट मले
ह ह् ह ह काही नाही टेस्ट सेम लागतेय पण फक्त ते मग गोल गोल आकार होत नाही मग त्याचाच
हा गोल गोोल आकार नाही आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम मी केलं होत मग पाण्याचं प्रमाण कमी टाकलं त्यावेस मस्त गोलचे पालता
हा
पंा
ह काय
भजेसारखं सोडलं नाही ना ते खायला जरा छान लागत होते.
आणि त्याच्यात थोडं सोडा वगैरे पण टाकतात का?
सोडं नाही टाकत.
अच्छा!
हम्म
म्हंलं फुगण्यासाठी काही सोडा वगैरे टक हो हो ठीक आहे चालेल मग करा नंतर मग फोन परत करा पाहिजे तर.
ठवते बाय!
हो बाय.